आवाज येतोय?
त ना बोला ना. काही नाही. सध्या हेच आता, रात्रीची वेळ जेवण वगैरे आवरलं आणि चला म्हटलं थोडं शत पावली वगैरे करूया.
अच्छा एंदा सुट्टीला कुठ? फिराय वगैरे गेला का नाही?
जेव्हा वॉटर पार्क जायचं होतं मला, अन दुसरे देवाचे वगैरे ठिकाण असे जायचं होतं पण या वर्षी काही एवढ जमलं नाही पण प्लॅन भरपूर केलेले होते छान छान आम्ही असं. तुम्ही गेला ह
लहान मुलं असत्याल, त्यामुळ जमलं नसेल. हा गेलेलो आम्ही पण दोन तीन महिन झालं गेलेलो. मग त्यामुळे आता गेलो नाही काय फक्त गोव्याला. आणि कोल्हापूर देवस्थान मामाचा, मग तिथे गेलेलो आम्ही. आणि लक्ष्मीच एक मंदिर. तया, त्या मंदिरापाशी पण गेलेलो. छान होत, भारी वाटलं, तिथ देवाला वगैरे गेल्यानंतर मी लक्ष्मीला पहिल्यांदाच गेलेली. हा छान होत बघायसारखं भारी वाटते.
तिथली कोल्हापूर, काय खासियत वगैरे असेल तिथली.
ते बाळूमामाचं कसं आहे माहिती आहे का?
हो.
लक्ष्मी देवीच एवढं माहित नाही मला.
हो हो हो.
स गेलेली नाही ना अजून तिथं. फर्स्ट टाईम गेलेली आणि आपण गडबडीत वगैरे गेलेली ना त्यामुळे जास्त मला काही एवढं नव्हतं, पण हा तिथ आपण जर गळ्यात दर्श वगैरे पण अस जास्त गर्दी वगैरे नसते मस्तपैकी दर्शन वरे पण भेटथ तिथं आपल्याला आणि ते झालं की परत बाहेर खरेदी करायसाठी पण मस्त काय काय भेटत ड्रेस वगैरे आणि कमी प्राईज मध्ये भेट
अच्छा अच्छा आणि ओ मी असं ऐकलय बघा, हो शॉपिंग करायला गेल्यानंतर ते देवी लक्ष्मीच्या याचं पॅन्डल भेटत म्हणजे त्याचं मंगसूत्र भेटतं बघा.
हा.
ते असं खूप प्रसिद्ध आहे तिथं म्हणजे भेटत आणि बाकी कडे आपल्याकडे दुसरीकडे कुठे भेटत नाही ते इतकं छान छानतीथे भेटत बघितलं होतं का तुम्ही ते.
आणि म्हणजे बरेच प्रकार आहेत त्यातनी पण.
असं म्हणजे तुम्हाला सांगतेय आता. पण यात तरी तेे कांदा गेल्यानंतर तिथं कसे जग ते जलेबीचेच स्टॉल असतात. तशा टाईप मध्ये तिथं असतंय लक्ष्मीच्या मंदिराच्या मा च्या साईट ला असतात. सगळं तेच असतात मग कुठल्या दुकानात जायच तेच समजत नाही लोकर आणि सगळ्याची एकच प्राईस पन्नास ला कावी पन्नास ला का हवी, असच असत भरपूर काय काय असत.
आणि कसं बाय बायकांना मुलींना वगैरे जास्त आवड अस ते नाय शॉपिंग वगैरे करणार खरेदी करणा ना नवीन ठिकाणी. आणि तिथे चप्पल वगैरे बघितली नाही का. च कोल्हापूरची चप्पल म्हणजे भरपूर प्रसिद्ध आहे नाही का.
हा बघितले ना पण विषय कसा होतो माझा पाय मोठा आहे ना. मी हाईट ना भरपूर आहे, मग पाय माझा मोठा येत आणि मग पाय कस आपलं नाजूक. कसलेत. तर छान दिसते चप्पल ते मग माझं पाय खूप मोठे मग ते वेगळंच दिसत होतं मला. मग म्हंटलं नकोच आता आपल्याला जर सूट झाली तर घेऊ वाटतय, आणि काष्टा वगैरे त्याच्या ओपन छान वाटतय मला घ्यायचीच होती, पण पायात व्यवस्थित. दिसना.
आपल्याला पाहिजे असेल तर बनवून पण घेऊ शकतो ना. तो बघा फक्त थांबावं लागतं मग. काही दिवस थोड दिवस असं.
घ्या ना. पण विषय कसा होतो. कि आपल्याला जर तो कलर सूट झाला तर छान वाटतं ना घालायला. आणि कास्टावर कस दिसून येतं लगेच मग त्यामुळं तर.
आणि बाकी तिकडचा परिसर वगैरे कसा काय म्हणजे वातावरण कसं आहे, आणि काय काय आहे, तिकडे अजून.
तिकडं अजून कनेरी मठ म्हणून नाही की, का तिथं पण छान आहे हा. कनेरी मठात पर तुम्हाला सांगते बाळूमामाला गेल्यानंतर तिथं पण असं म्हणजे. दर्शन वगैरे एवढं भारी वाटतं ना तिथं वातावरणात. असं बसू शकतो वगैरे, राहायची वगैरे, सोय तिथं आणि ते बाहेर आल्यानंतर एक डांबा हाय त्या डांबाला.
हो बरोबर आहे हो हा हा हो ना. अच्छा अच्छा हो हो आणि. ते बाळूमामांचे मेढ्र वगैरे बघा ना फिरतीवर असतात. का तुमच्याकडे आली का कधी तिकडे वगैरे आमच्याकडे तर आली होती, बघा या वर्षीच्या उन्हाळ्यातच. झाली होती बघ आमच्याकडे. तीन दिवस आमच्या गावामध्ये. ते मुक्काम होता छान त्यांचा आणि आम्ही सर्व गावा मिळून अ म्हणजे अ वर्गनी जमा करून आणि छान पंगत वगैरे दिली होती तीनही दिवस त्यांना आणि मोफत म्हणजे गावकऱ्यांनी खूप सेवा केली अ पंगत. ति सा म्हणा ते जे मेंढ्या असतात त्यांच्यासाठी त्यां चारा वगैरे उपलब्ध करून देणं त्यांच्यासाठी काही मानधन देता येईल का असं बऱ्याच सुविधा त्यांच्यासाठी दिल्या होत्या बघा.
हा ना आमच्याकडं आलेले पण गेले वर्षच्या गेले म्हणजे. दोन. तीन वर्ष झाल्या आमच्या पशी आलेले. त्यावेळेस पण एवढं काय माहित नव्हतं त्या. तिच्याकडे. जर ना आपण. नारळ पीस बांधल्यानंतर मागलती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात.
हो हो हो हो असतं ते प्रत्येक म्हणजे कुठल्याही मेढी तरी होत. ना असो. त्यांची ती खासियतच आहे प्रसिद्ध याच्यासाठीच सर्व हो हो देवाच्याच मेंढ्या असत ते बघा ते मेंढ्या वगैरे हम्म.
ह
बघा विकत नाही ते कधी सर्व छोटे मोठे कुठले झाले तर सर्व ते सांभाळ त्यांच्याकडे फटोशूट घोडा पण होतो आणि शेळ्या पण नसत आणि सर्वांचा एकच कलर आहे पूर्ण म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या ब्लॅकच कलरच्या बाकी कु काही वेगळाच मेंढ्याच नाही म्हणजे त्यांची तिकडे वेगळी ते देवाचं म्हणजे हेच वेगळं आहे सर्व
हा ना आणि तुम्हाला म्हणते आमच्या इथं आलेल त्यावेळेस आम्हाला रात्रीच माहित झालं मग आम्ही फक्त आरतीच्याच टाइमिंगला गेलो आणि दुसऱ्या दिवशी तर सकाळचे गेले वाटत ते आणि ज्याच्या् शेतात ते जे खातात ना त्याना बरोबर आठवते म त्या वर्षी
हो हो हो
असे सांगत होते आणि मग मला हम् आणि रात्रीच गेल्यामुळें आम्हाला मेंढी वगैरे बघायला भेटली
ह हो अच्छाच्
त्यांनी लांब बांधलेले ना हा
नाही त्यांचं ते देवाचं मांडलेलं असतं शेजारी तिचं ठेवा असतो त्यांच बघा ना आणि ते लोकर वगैरे पण असतं मेंढीला मेंढ्यांच लोकर वगैरे पण काढतात त्यांचा तोच इन्कम म्हणजे इतर लोक मेंढ्याच्या पाहत्या बघतते तर मेंढ्या विकल्या जात्या तर हे यांच्याकडे ते मेंढ्या वगैरे विकतच नाही फक्त जे लोकर निघत त्या मेंढ्यांपासून तोच व्यवसाय ते करत
हो.
लालेली मेंढी ती स्वतःकडेच ठेवतात ते कधीही विकत नाही.
हो नाहीत विकत. भारी आहे ते आपलं मेढ्यांच
हो हो
आम्हाला कस म्हणजे लेट माहीत झालेलं आणि दुस ऱ्या दिवशी जायचं तर ते तिथून जाणार होत ते दुसऱ्या दिवशी मंग काय बघायला वगैरेच भेट अंधरात असल्यामुळ मी तिकडे जास्त गेले नव्हते. आता माझं नव नवंच लग्न झालेलं चुडा वगैरे होता ना.
हं हं हं
मंग त्यामुळे मी जास्त लांब गेलेच नाही. त्यांना बघायचं. पाठी म्हणजे घरातली बोललीत की नको जाऊ तू जरा अंधारात एकटीच हूं त्यामुळ म गेलेच नाय म्हणल दुसऱ्या दिवशी टी जायला येईल पण तवर त्यांनी ठिकाण चेंज केला आणि ते चेंज करतात दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात
अच्छा अच्छा हो त्यांच ते ठरलेलच असत ना म्हणजे काही गाव त्यांना आता आमच्या गावामध्ये ते एकच दिवसासाठी आले होते पण तरी बाकीचे गावकारनी सांगितल नाही अजून काही दिवस तरी राहा म्हणजे आम्हाला तुमच्या सेवेचा लाभ भेटेल वगैरे. ते असे म ते तीन दिवस राहिले होते आमच्या तिथ.
हा न तस सांगितल की राहणार की आमच्या इथ कस म्हणजे हायवेला एक देवळ होत. त्या देवळाकडे राहिलेली मंग आमच्या गावापासून जराशी लांबच होत अंतर ते मंग त्यामुळ लांब पडत होत आम्हाला
हो हो नाही आमच इथे जवळच होत ना त्याच्यामुळे मंग छान वाट म्हटल म्हणजे तीन दिवस आम्ही धम्म खूप मज ज्जा आली म्हणजे छोटीशी एक छोटीशी हो त्यांची आरती पण आन छोटीशी जत्राच भरते ना. ती एक एकही येणी. त्याच्यामुळे ख भारी वाटत ते अस छान देवाच. वाच वगैरे आपल्याला सेवा करायला भेटती हो आणि बघा जप हो- आणि त्यांच ठेवा बघा तुम्ही बघितल का कधी कसा असतो म्हणजे बघा ना ते असं ढेकळांच ढे ढेकळांच जी शेती असते त्याच्यामध्येचं थांब तात ते आणि त्याच्या कंपाउंड केलेल त्याच्यात ते मेंड्या ते मेंड्याने एक प्रदक्षिणा मारव ला ते प्रत्येक माणसाला एक आणि देवी बिना चप्पलचीच करावी लागते ती ढेकळं आपल्या पायला टोचलीच पाहिजे तर ते
हो ते काय म्हण म्हणतात ना की आपल पाप वगैरे सगळ धुऊन जात त्यातून त्यामुळे करायच ते
छान आहे आम्ही तीनही दिवस केली होती लहान छोटे मुल आम्ही सर्व घरचे मस्त छान वाटल होत
हा ना आम्हाला माहितच नाही ना मी तर मला म्हणजे बाळूमामाचं देवस्थान मग काहीच माहित नव्हत मला तेव्हा फर्स्ट माहित झाल की हा बाबा मेंढर सुद्धा आहेत देवळ आहेत माहित होत पण त्यांची मेंटर सुद्धा असतात बाहेर ते माहित नव्हत अे
हो हो नाही आहेत ना ते कसं दैवी ना सर्वत त्याच्यामुळे असतच त्यांच ते
ते गावेगावी फिरतात वगैरे मग मला कधी माहितच नव्हतं जर त्यावेळेस माहित असतना सगळं कि बाबा हा अस पण तरी पण कसा विषय झाला रात्रीचा वि रात्री माहित झाला आम्हाला
हो हो हो ह् बर्याच छान चला तर माहिती झालं तर करून बघा सर्व मग पुठच्या वळेला नेक्स्ट त माले का बघा मग त्या वेळेला
चालेल
हो चालेल चालेल करतवा हो हो छान वाटलं तुमच्याशी बोलू ना
मला पण मस्त वाटलं
हो हो चालेल चालेल हो